हा हॅलो हा बोल काय म्हणतेस? काय नाइ आत्ताच चहा झाला तुझा झाला का चहा?
चहा झाला जरा द दळण दळाय गिरणात आलोय.
कुठे आले?
गिरणीत.
गिरणीत असं का बर बर दळण मला ही दळण करायचं राहिलय आता आठवण आली ऐकून.
हा नाई आमचं पण कसं झालं काल मम्मी पप्पांची एनिवर्सरी झाली ना म कालच यायचं होतं हा मग कालच यायचं होतं पण काल नव्हता वेळ कालच सगळं आवरा आवरी स्वयपाक तेन चालू होता आणि त्यात ऍडमिशनला वगरे गेले नव्हते म्हणलं नाइ व्हय. त्यामुळे मग आज घेऊन आलोय.
हम्म हॅपी हॅपी एनिवर्सरी हॅपी एनिवर्सरी सांगा आई पप्पांना हॅप्पी एनिवर्सरी हा आ हो जवळ हाय का गिरणी लांबे
लांब हाय आमच्या इथं आहे जवळ पण प्रॉब्लेम अस व्यवस्थित दळत नाइत ते.
हो ते पण आहेत तरी हम्म आता कोणी घरगुती पण घरगु ती पण गिरणी घेतात ना छोटी छोटी गिरणीत पण आपलं आपलं हा.
हा छोटी घ्यायचीच हाय पण आता सध्या कसं पाऊसामुळ पाणी कधी एवढं इलेक्ट्रिकल साहित्य ठेवा कुठ मग सध्याच्याला कस आम्ही नोकराला लागला दुसरीकडे सगळं घरात घेऊन दयायचं वॉशिंग मशीन पासून सगळ घऊन् दयायचं. स्वतःच चआहे घर नाही स्वतःच आहे फक्त कसंय माहितीय का एरिया जरा कस पावसामुळे प्रॉब्लेम येतोय.
जरा प्रॉब्लेम येतोय तुमच्याकडे थोडसा वरती ठेवायची पण अवघड जातं ना.
मग ते इलेक्ट्रिकल एवढ्या वस्तू उचलून ठेवणार कुठ फ्रीज. परत आपला टी व्ही आला. आणि ते वॉशिंग मशीन परत हे ते व्हतय ना घरी जाऊन करणार बघा.
हो तू करते का मम्मी?
थोडाफार मी करते मम्मी थोडाफार करते म्हणजे चपातीच पिठ वगैरे मिळून द्यायचं. भाजी, आमटी वगैरे करायचं आता कस व वयामुळे अस जास्त तू उभं राहायला होत नाही ना गॅस समोर मग आता.
स वगैरे करायला भेट्यात काहीतरी हां. तुला काय कशाची आवड आहे जास्त कशाची आवड आहे रेसिपी मध्ये काय बनवायची आवड आहे.
मला असं बनवायला आवडतं खाण्यापेक्षा मला खालाया घालायला आवडतं मी स्वतः जास्त खात नाही. पण मला आवडत बनवून घालायला मी बनवत असते आता म्हणजे आता कट लेट वगैरे मी बनवायचे शिकलेली. कशा तर श शिळ्या राहिलेला भाताचा कटलेटस बनवाय शिकले परत त्याज. आपला फ्राईड राईस वगैरे करते.
हम्म दमदर आपले आप्पे वगैरे पण छान राहतात की डाळीचे आप्पे. रव्याचे आप्पे पुन्हा आपला डोसा. इडली वगैरे नवीन नवीन पदार्थ बनवायला बहिणीला वगैरे खऊ घालत असशील की? ना करूण बहिणीला, भावाला.
हो मला लहान भाऊ आहे बहीण नाही मला.
नाही का बरंबर भावाला. हम् आमची पण इथ पंढरपुरात बहीण आहे छोटी लहान बहीण पंढरपुरात असती तिच्याकडे गेले होते. मस्त दर्शन वगैरे तिथं झालंय एकदा विठ्ठलाच.
हा नाही ना मी अजून गेली नाही जायाच आहे. मैत्रिणीची मम्मी मला मणालती कि वारिला आपण आपण चालत जाऊया. तुम्ही आंबा पहिल तर चालत जात अस म्हणलेले पण आठ दिवस जम जमणार हो आता एक दिवस चालण वेगळं आणि आठ दिवस चालण वेगळं.
चालण वेगळ बरोबरय ह्म्म तस तस काय नाही सोय होय. असते ना आपल्यासोबत दुसरे माणसं राहतात ना तस ते टप्पटप्प्याने गाव घेतात हां एक दिवस या गावाला मुक् मुक्काम दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला मुक्काम एका दिवसात एवढा प्रवास करतच नाहीत ना ते लोक. कोणी सोबत असल तर जायचं छान मस्त.
राहा तसं नाही हो म्हणजे चालायचं नसलं तर असं जाय तर काय वाटत नाही आम्हाला कारण एक दिवस हा एक दिवस. चालेयला काय नाही रोजच चालण म्हण आपल्याला जमणार आहे आठ दिवस कंटिन्यू चालायला जमणार नाही. सवय नाही ना कधी कधी गेलो नाही वारीेला असं. आणि हा पाय दुखण्यापेक्षा आंबाबाईला आम्ही रात्रीच चालू जाते आज त्यामुळं कसं रात्रीच घर गारवा असतोय ह्याला अ देवाला पंढरपूर जायचं म्हण दिवसात चालायच असते आणि रात्रीच रेस्ट असत्या.
हम् तुमचं कुलदेव त आंबाबाईच आहे ना तुमचं तुमचं कुलदेव त आंबाबाई का ज्योतिबा? काय?
अ माझं म्हटलं असं तर तुम्हाला सांग काय माझं. तुम्हाला म्हसवड माहिती काय तिथला तिथला भैर भैरवनाथ आम चं कुलदैवत आहे.
कुलदैवत अच्छा भैरवनाथाचं मंदिर हम्म.
वाघाईणून देवी आहेिरगाव मध्ये येते ब कराड जिल्ह्यात आहे कराड जिल्ह्या शराव गाव आहे तिथ वाघा. िथ आमची कुलदेवी आम्ही पप्पांच्या जॉब मु आम्ही को्हापू ब नाहीतर आम्ही मुळीच सातारच आहे.
अच्छा साताराचं मग तुम्ही इकडं जॉबमुळे वगैरे इकड आलेत ना मग मी
हा पप्पच्या पप्पांच्या जॉब मुळे इकडे आलो आम्ही पप्पा वयला जॉब करत होते कोल्हापूरात कंपनी होती आता झाला त्या कंपनी बंद पडल्या ते बंद पडल्यानंतर पप्पा इचलकरंजीित आले आणि इचलकरंजित आल्यानंतर न ते मागाचा धंदा शिककले. पहिला पप्पा कंपनीत होते आता सध्याच्याला पप्पा आटीआय केलता मग त्यांना कोल्हापुरात कसं जॉब होतं आणि मग त्यानंतर म आता कसंरी कंपन्या बंद पडल्या. त्यानंतर ना पप्पा मग इथं मागाव काम करायला लागले हच्यात आत्ता दहावी झाली बघ.
दहा झाला अजून दहा बारा वर्ष तो येतो काहीतरी जॉबला हात.
होय पप्पांच्या हाताखाली येतोय त्याथ आता बऱ्या वेळ कस मा का घरातली कामच
हो आणि मम्मीचं काय म्हणते मग मम्मी ते बरे आहे का?
मम्मी हाय बरी चाललय बघा मम्मीचं पण आता. दवाखाना वगैरे असतात सारख हा मम्मी पहिला ममी डेमेल तिके ते मग हॉस्पिटल लावती मी झाल्यानंतर मम्मीनं जॉब सोडला म आता तीसचीिलाई शिवती मंडपाची मंडपाचे म्हणजे ते आपले वर छत असात माहिते का लावलेले. हा मग तेच ते असत या लग्नात वगैरे लावलेले असतात बघ मोठे छान
हो लग्नात बॅनर वगैरे अरे वा मस्त.
मम्मी त चाललेलं असत काम तिचं पण काम आता सध्या तला बंद आहे. त्यामु नव निवांत तेपण
तुमच्या तिथे पण आहेत भरपूर वगैरे ते टाक वगैरे हेचे पण हे राहतात ना तुमच्याकडे सूत वगैरे बनवायचे. तिथ ते कारखाने
हा तेच तेच कारखाने खूप आहे आणते.
हम्म माझी मावशी आहे ना इचलकरंजीला तिनं पण तिथ जॉबला जात होती पहि सुतःच्या त्या कारखान्यामध्ये साखर कारखाना ते बघितला ना आम्ही तिथे दिवसभर आवाज चालू राहो. त त्या सुतच्या कारखान्याचा हम्म.
खरं जातात.
हो कांड्यावरला हो हो हो. सारखं तिथं पण ते पण तिथं कपडा तयार होतो ना.
पहिलं प्रोसेस हा पहिलं कापड आमचं इथं बनतं म्हणजे कच्चा माल आमच्याकडे तयार होतो.
कच्चा माल हो बाहेर होतो म त्याचा पक्का मालासाठी तुम्ही बाहेर ते देवाणघेवाण चालू राहते हम्म हम्म हम्म. चांगलंय की हम्म सुतापासून कपडा तयार करायचं पुन्हा कारखाना चाल. तिथं तिथं प्रत्येक बाईच्या हाताला काम आहे तिथे विशेष करून काहीतरी बायक हम्म. करणार पाहिजे आणि विशेष करून तिथे कोणी रिकामा बसत नाहीये तरी हे तरी बर आहे प्रत्येक त्यांच्या हाताला मस्त काम बीम आहे बायका पण आपल्या जातात त्यांचा पण वेळ जातो तेवढे चार पैसे हातात पडतात.
हो वेळ जाण्यासाठी बरच आहे घरात बसून तरी काय करणार ना आणि इथ कसं जास्त तशी इकडच्या भागातल्या बायका जास्त शिकलेल्या नाहीये दहावी आठवी दहावी त्याच्यावर कोणी जास्त नाही.
ह माझा मामा होता बघा तिथला त्या कंपनीत कामाला मी लहान होत. मी आलेली चलकरंजीला पाहिलं आता कारखाना कसा कपडा तयार करतात कसं नाही ते थोडं बघायला पण छान वाटाय असं नवीन काहीतरी बघण्यात येत होतं आम्हाला अस ही खूप छान वाटत होत हुं, हु. मग अजून काय म्हणतात पाऊस वगैरे आहे.
आता तर पाऊस थांबलाय मगाशी पळून गेला त्याच्यावर काय आता नाही आला आता आभाळात आले आता परत काय होतंय संध्याकाळच्या ला काय माहित
हम्म हम्म हम्म हम्म आम्हाला बरेच दिवस झाले मला तर दहा-बारा वर्ष होऊन गेले तिकडे येऊन आता माझी मावशी सतत बोलती ये ये ये म्हणती या उन्हाळ्यात काय जमलच नाही यायला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पाहू म्हणलं येते म्हणलं आता गणपतीपुळे ते बघायचंय मला तिकडचं आता
येऊन जावा की बरं बघायला इकडे बघायला भरपूर आहे
हम् खरंच खूपच छान विव्ह आहे तुमच्या तिकडच्या भागातला.
आणि थंडीत तर तुम्ही आलाच तर सकाळ सकाळी तर लई छान असतोय व्हिह बघायला
हम्म तिकड मनेर मळा म्हणून तिकडे माझा मामा राहतो मनेर मळ्यात
अच्छा मनेर माळ्याच्या मागे राहिला
अरेबाप हॅलो हा आवाज येतोय काय काय जाते काय महिती
कसल्यात काय इथे वाजवायला चालले ढोलकी
अच्छा पिरचा या दिवसात फिर बसता का तुमच्या इकडे बरे त चांगलं झालं उलट त्याचं टे पण ऐकायला भेटल ह मोहरम त्याची माहिती तरी देता थोडी
मोहरमच कस असतंय ते त्यांच्या देवाव- ते रात्रीच त्यांनी बनवत्यात काय काय आत घालतात ते मला बी माहित नाही आज पर्यंत मी कधी लेडीज कोण नसत्यातच ना त्यांनी सगळे जेंट्सच असतात बनवायला आत लेडीज कोण घेत नाहीत आणि रात्रीचा बनवलेला असतय असं म्हणजे की ते मोहरम बसत त्यानंतर एक दिवस त असत त्यांच ते आपलं विस्तव असतो नाही का गरम विस्तव त्याच्यावर चालतात माणसं भाजत नाही म्हणतात ज्यांना खरोखरच या देवाच्या खरोखर त्यांनी मनापासून केला असेल त्यांना भाजत नाही श्रद्धा हा जे उगाच आपलं कराया करायचं म्हणून करत्यात त्यांना भाजत म्हण हे मी पण ऐकून आहे कधी बघितलेलं नाही कारण कसे सगळे जेंट्स असतात ना जास्त करून जात नाही मी
जात नाही आमच्या इकडे त्याला सवारी म्हणतात बघा सवारी मोहरमची सवारी म्हणतात ते मुसलमानातच राहत सवारी हा प्रकार तो त्यांच्यात असंच राहतात ते काहीतरी पालक्या वगैरे उड हो उठवल्यासारखं काट्या वगैरे राहतात त्याच्या त्याला सवारी बोलता आता तिकडे हे एकच प्रकार तुमच्याकडे मोहरम ह बघण्यासारखाच आहे हुरुप पण असतो तुमच्या इकडे बघण्यासारखं नाही
होय उरूस खूप मोठा भरतो आमच्याकडं
हम्म
तेच की उरुस प्रचंड मोठा असतो गर्दी बिर्दी गर्दी म्हणजे अक्षरश तुम्हाला उभरायला जागा नसत्या एका आपण कुठल्या पण स्टॉलवर तुम्ही जा खायाच्या गाडे वगैरे भरपूर आलेले असतात ना पाणीपुरी आईस्क्रीम परत हे चायनीज वगैरे असतय सगळं असत
वगैरे खायला असे पदार्थ आमच्या इकडं परभणीचे येतं ते फेब्रुवारी महिन्यात येत ते आमच्या इकड उरुस राहतो मोठी जत्रा वगैरे राहती राट पाळणे वगैरे खूप छान येतात तिथं गाड्या वगैरे खेळायला लहान मुलांच खूप छान छान येतात तिथे खेळण्यासाठीण आपल्या लेडीजला सुद्धा काय घ्यायचे असत वस्तु वैगेरे जत्रेमध्ये पुन्हा भरपूर येतात इथ आमच्या इथ परभणीला भरत बघा दर्गा म्हणून नाही दर्ग्याला भरतात
आमच्याकडे फेब्रुवारी पासून चालू झालं की मे च्या एंडिंग पर्यंत सगळ्यां उरूस यात्रा गावच चालू असतात कंटिन्यू इकडचं झालं की तिकडचं, इकडचं झालं की तिकडचं पण बघायला भारी असते
पण त्यांचे ते गावं ठरलेलेच राहतात ना त्यांची गावं ठरले राहतात पाळणे मोठ मोठ मोठाला राहतात त्यांचे हो खूप छान राहतं बघण्यासारखं हम्म आणि पुन्हा ते डान्सिंग वगैरे कर ब्रेक डान्स पुन्हा ते पण खूप छान छान राहतं बघण्यासारखं पुन्हा त्यांचे
आमच्याकड कुसत्या असतात बघा
खाण्याचे स्टॉल किती लागलेले असत पावाभाजी पुन्हा पावभाजीच्या नंतर समोसे कचोऱ्या वगैरे खायला स्टॉल मग भरपूर राहतात
आता आमच्याकडे दोन तीन वर्षा पोरीनच्या पण कुस्त्या चालू झाल्या पहिला पोर माणसं होती आता पोरी पण कुसत्या खेळायला जातात
बरं आहे मग काहीतरी वेगळं हम्म भारी बघण्यासारखं आहे मग इथे
आणि कुस्त्या खेळायला म्हणजे पोरी पण एकापेक्षा एक असतात लय भारी असं वाटतं आपल्याला पण नाही आता पोरी पण चांगल्या हे कराय लागलेत खेळायला लागलेत
खेळायला लागलेत हम् मुलींच काही नाही आता आजकाल मुली मागं नाही मुली सगळ्यामध्ये पुढे अभ्यासात पुढे सगळ खेळामध्ये पुढं कोणी आता माग नाही राहिल मुला बरोबरीला आलेत आता पोरी सुद्धा
बरोबरी ला आलेत आता तेच बरा आहे उलट
चांगलंय ना उलट आता नवीन काहीतरी शिकण्यात पण येतं मुलींना पण घरात घरात बसून तरी काय शिक्षण केल तर मुलींना स्वतःच्या पायावर उभं तरी राहतात कुठंतरी आपल्या आपल्या अ स्वःच्या पायावर उभ राहून जॉब वगैरे केला तर त्यांच त्यांना तरी कमवायच हे समजत ना कोणाच्या स्वाधीन राहायचं काम नाही त्यांना हम्म कोणाला म्हणायचं काम नाही बाबा मला पैसे देऊन आपण आपल्या आपल्या स्वतःचे हिमतीवर कमवू शकतो हम्म तेच चांगलं आहे आणि कोणापुढे हात पसरायची वेळ आली नाही पाहिजे आपल्याला तेच चांगलं गोष्ट आहे
हात पसरून सुद्धा कसा आहे एक एक चांगले असतील तर ठीक आहे
आजकाल मुलींला जॉब फार महत्त्वाच आहे स्वतःच्या पायावर उभं राहणच खूप महत्त्वाचं शिक्षण आधी चांगलं करा बस बाकी काही नाही शिक्षण चांगलं झालं की झालं हा मग काय
म्हणताय आपण पण नाही शिक्षणा शिवाय काय नाही बघा